हॅलो. ह काय करालेे?
काय नाही बघा, बसलोय. दुपारची वेळा आहे जरा शांततेत बसलोय.
ह हा जेवन
हो हो झालं आता तुमचं
हम्म आमचं पण झालं बाबा मग का आता शाळा सुरू झाल्या
हम्म
घरात लहान मुलं वगैरे आहेत का नाही
होय आहेत की आमच्या घरात दोन लहान मुलं आहेत
हा मग त्यांच्या डब्याला वगैरे काय करून देतय तुम्
डब्याला म्हणजे काय चपाती भाजी म्हणजे जे अ आमच्या कसं पालेभज्या घरी करतात तेच आम्ही त्यांना देतोय ना
देेत आहे भाका हा हा मग मी सांग हो माझ्या पण घरी आहे माझी मुलगी मग तिला मी देते असं म्हणजे वेगळं वेगळं करून पौष्टिक मग ते मी तुम्हाला सांगतो मग बघा करून तुम्हाला कस वाटतय
चालेल कि सांगा
म्हणजे हा मग एक बटाटा पुरी म्हणून येतय हा मग त्यात कच करायचंता सहसा लहानपुरं असं उकडलेला बटाटा वगैरे खात नाही आता त्यांना कस सवय असते बाहेरची ते फ्रेंच फ्राईज किंवा असं तळलेलं त्या आ स्प्रिंग पोटॅटो वगैरे आलेत बघा हा तेच मुलं खातात ना मग मग ते उकडलेला बटाटा पोचतो कपसतो शरीराला वजन वाढायला मदत होते
हा
हा मग तो मुलं खात नाही मग तो कसा करायचा आपलं जे गव्हाचं पीठ आहे
हा
हा ते घ्यायचं आणि त्या गव्हाच्या पीठामध्ये आपल्याला जेवढे म्हणजे जेवढ्या क्वांटिटीमध्येध्ये आपण करणार आहे ते पुऱ्या त्याप्रमाण आपल्याला पीठ घ्यायचं आणि त्यात उकडलेला बटाटा टाकायचा
बरंम्म
जिरं हळद मीठ कोथिंबीर आणि तिखट काय आपल्याला जेवढं मुलं आपली खातात तेवढं टाकायचं
बर
ह आणि ते घट्ट असं म्हणून घ्यायचं आणि जर अस तेलाचा हात लावून ठेवायचं एक पाच मिनटं ठेवायचं जास्त वेळ पण नाही ठेवायच नाही तर मग ते बटाटा ह हे होतोय ना कडक होतय पीठ कडक होते ते
हो होय
मग ते जर पाच मिनिट पाच मिनिट रेस्ट पीट झालं की मग त्या त्या पुऱ्या लाटायच्या आणि तळून घ्यायच्या ह मग कशी सकाळची आपल्या डब्याची गडबड असते त्यामुळे कसं करायचं एक मोठीच पोळी लाटून घ्यायची त्याची आणि मग ते आपल्या का च्या वाट्या किंवा काहीत अस म्हणजे असतोच की साच छोट्या छट ट त्यांना ते पुऱ्या अस म्हणजे एका ह्याच्यात कि तीन ते चार पुऱ्या होतात त्या एका वाटीच्या छापामध्ये मग ते छाप पाडून मग त्या पुऱ्या लाटून घ्याय लाटून तळून घ्यायच्या मग त्या पुऱ्या तुम्ही देऊ शकताय डब्याला मुलांच्या
होय छान आहे कि रेसिपी
आणि जर अजून पौष्टिक आता मग मुलं तर शाळेतून घरी येतात मग त्यांना अस खायला आपण काय देतो सहसा जास्त करून मु च बट खातात संध्याकाळच्या वेला मग ते काय तथ कसं मैद्याचं असतं त्यामुळे ते पोटाला पण असं जड होतय आणि मुलांच्या म्हणजे छाती वगैरे भरणं वगैरे असं म्हणजे होतं ना म्हणजे तुपाचं प्रमाण जास्त असतं ना बिस्किटामध्ये. तुपाच म्हणा किंवा डालड्याच त्यामुळे छान. ते भरणे किंवा, का काय तर होते मुलांना मग त्यापेक्षा आपण खजूरच लाडू करून देऊ. ठेवून ठेवू शकतोय म्हणजे जर मुलं शाळेतून आली तर त्यांना एक एक देऊ शकतोयं. हा हम् मग ते कसं खजूरच लाडू करायचं ते खजूर घ्यायचं. आणि त्यात. बिया काढून ते खजूर आणि त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं. आणि त्यात आपले जे आपले ड्रायफ्रूट्स लागणार आहेत काजू म्हणा बदाम- ते घालून एकत्रित वाटून घ्यायचं हा खजूर कायं गोड असं. त्यामुळे वरून साखर किंवा गुळ घालण्याची काही गरज नाही लागतं. हा मगं ते मिक्सर मधून असं जरा घट्ट झालं की मगं ते, त्याचे लाडू वळायचे. हा आणि तुम्ही खाऊ खायला देऊ शकतायं मुलांना.
खरं छान आहे की रेसिपी आणि अगं आमच्या घरी कशी लहान मुल आहेत. त्यानी म्हणजे बाहेरच दुकानातलं पदार्थ तेलकट वगैरे खातात ना. त्यामुळ खजूरची रेसिपी मी त्यांना करून देईन छान वाटली रेसिपी.
होयं आणि म्हणणाल तरं मगं. शेंगदाण्याची आपली पोळी आहे म्हणजे जे आपण आपली आई सुद्धा आपल्याला घरी करून. करुन देत होती शेंगदाण्या्यांची पोळी.
होय हो.
हो मगं ती कशी करायची तर शेंगदाणे आपल्या ते भाजून घ्यायचे.
हां बर.
आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे वाटून घ्यायचे शेंगदाणे. हा मगं कडईत कसं तूप जरासं. तर कडीई गरम हो ठेवायची त्या जर असं तूप घालायचं.
बर ह ह ह ह.
आणि मग त्यात गुळ घालायचा मग तसं जर कसं एक एकदा कसं होतं गुळ जर असा म्हणजे. तो आपण अस सेंद्रिय- गूळ जरी घेतला तर जरा व्यवस्थित होतोय आणि आता ते साखरेचे- मिळावटीचे गुळ असतात बघा जे पांढरे पांढरे दिसतात.
दिसतात हो.
हा ते जर गुळ घेतला तर कसं होतं ते. एकदमच असं घट्ट किंवा एकदमच असं पातळ होतं मग काय करायचं पहिल्यांदा. अं गुळ घ्यायचा गुळ व वितळून घ्यायचा. हम गुळ वितळून घेतलात की नाही मगं त्यात - भाजलेले शेंगदाणे आहेत का नाही ते घालायचे हा आणि त्यात वेलची - पुड घालायची हा मध्ये सारण असं. आपलं शेंगण्याचं सारण तयार होते.
बरं हा हा.
पीठ घ्यायचं गव्हांच पीठ जसं आपण चपातीला मळून ठेवतो. जस चपातीला मळतोयं तसचं मळायचं हा आणि मगं. त्या चपातीच्या म्हणजे एका गोळ्यामध्ये- ते छोटं छोटं असं म्हणजे लाडू टाईप करायचं आणि ते भरायचं सारण. हा जशी आपण पुरणपोळी करतोयं तसं सेम करायचं. हा आणि ती प पोळी अशी लाटून घ्यायची. तव्यावरती भाजून घ्यायची खरपूस अशी
हा, हा मग त्याला काय वापरताय तेल की घी वापरतायं
हा तुम्ही जसं म्हणजे जर मुलांना जर तूप आवडं असेल तर तूप म्हणजे वापरू शकता ना तर तेल वापरू शकता एवढं काय शेंगदाण्याची जर पोळ्या आपण करतोय कारण त्याला एवढं असं म्हणजे तेल किंवा तूप लागत नाही
हा, हा, हा
म्हणजे कसं ऑलरेडी ते जर असं शेंग तेला आपण सुटली सुटते हा आणि गुळ कसा एकदम जर पटकन तव्या गरम आपण ज्या वेळेला जी ती पोळी टाकत त्यावेेळेला गुळ वितळतोय हम् त्यामुळे त्याचा म्हणजे त्याला पोळीला ऑलरेडी असं तेलकट पण आलेलंच असत त्यामुळे जास्त असं तेल किंवा असं म्हणजे हे लागत नाही तूप लागत नाही होय होय म आपण तुमची मुलं जे तूप किंवा तूप खात असे जर तूप लावा नसेल तर मग तुम्ही तेल लावून थोडस ते लावून भाजू शकताय होय मग अजून ज हो, हो आणि अजून जर म्हणाय गेले तर मग रताळाचा पण पराठा आहे आता रताळ कस मुलांच्या वजन वाढीसाठी पण म्हणजे चांगला असते आत्ताची मुलं काय रताळे उकडून ठेवलेली रताळ जास्त खात नाहीत होय मग कसं करायचं आपण घारगे करतोय म्हणजे आपण त्याला घाऱ्या म्हणतो महाराष्ट्रात मग तस सेम करायचं घराचं कसे करतोय आपण पहिल्यांदा भोपळ शिजवून त्यात हे घालून घेतो गुळ घालून ते शिजवून घेतोय मग तसं रताळ काय करायचं उकडून घ्या घ्यायचं व त्यात गुळ घालून ते शिजवून घ्यायचं मिश्रण आणि ते मिश्रण गव्हाच्या पिठात पिठात घालून जेवढ त्यात गव्हाचं पीठ मावेल तेवढं त्या मिश्रण मध्ये पीठ घट्ट म्हणून घ्यायचं पीठात हम् आणि त्यांचा मग पराठा लाटून किंवा असं छोटे छोटे घारगे तयार करून मग तुम्ही तळू शकताय ते देऊ शकताय
हा, हा, हा
होय ते पण म्हणजे कसं शरीराला पौष्टिक आहे वजन वाढायला पण मुलांना आणि मुला सहसा जास्त खायला ना घरातलं सगळं म्हणजे पालेभाज्या असू देत किंवा फळभाज्या
हम्म
हा भाज्या खायला बघत नाहीत मुलं असं त्यांना कसं बाहेरच जरा असं बाहेर म्हणजे बाहेर वाटतय म्हणजे जे आपण पदार्थ करतोय डब्याला आता डब्याला कस होतय शाळेमध्ये गेल्यावर सगळी मुलं अस एकत्र बसून जेवण करत असतात
होय
असं म्हणजे एक्साइटमेंट असते की प्रत्येक जण आपापल्या डब्यात काय आणले काय आणले मग ते जर आपण आणि एखादा पदा घरातून म्हणजे मुलांना आपण ज्या वेळी डब्यातून देतो त्यावेेळे जर आपण ते डेकोेरेट वगैरे करून दिल हा तर मग कसा आकर्षित वाटतं की आज म्हणजे काहीतरी वेगळं आहे मग वेगळं म्हणजे जर वेगळं दिसलं तर मग मुले आवडीन खात हा मग तसा जर म्हणजे तुम्हाला बघायच तर वेगळा आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे कसं अ आपण आप्पे करतो
हा होय
हो आप्पे करतो ते आप्पे कस करायचे अ आप्पे मध्ये कसं आप्पेचं जे पीठ असतं म्हणजे जर आपण रव्याचे चे जर इन्स्टंट आप्पे करणार असेल तर काय करायचं ते रवा घ्यायचा त्यात दही घालायचं दही किंवा ताक घालू शकताय तुम्ही हं आणि त्यात म जे मुलं भाज्या खात नाय त्या म्हणजे स समजा गाजर वटाणा, कोबी, शिमला मिर्च ते असं किसून घ्यायचं आणि ते आप्याच्या मिश्रण मध्ये घालायचा.
हा बरबर हा
ते पात्रामध्ये तेल तेल किंवा थोडस तूप घालायचं. आणि ते आप्पे असे म्हणजे त्या आप्पे पात्रात घालून सगळं अस शिजवून घ्यायचं.
हा
फुललीस वेगवेगळ्या भाज्या किरून घाातल्यामुळे मग मुला आवडीने खातात ते. हो मुलं आवडीनं खातात आणि मग त्यांना पण असं म्हणजे बाहेर वाटात आणि आपलं कस अ असं वाटतं की मुलांनी प्रत्येक भाज्या खाल्ल्या पाहिजे त्यातले जे पोषक घटक आहेत ते मुलांना मिळाला पाहिजेत. जीवनसत्व मिळायला पाहिजेत म ते पण मिळून जात्यात जीवन सत्व पण आणि आपल्याला पण एक मन समाधान होत की हा बा मुलांनी पण आपल म्हणजे भा भाज्या खाल्ल्या आणि त्यांना पण जरा ते अस क्रिएटिव्ह वाटतंय वेगळं कलरफुल त्यामुळ मुलं पण आवडीनं खातात.
आवडीनं खातात होय आणि पदार्थ खरच खूप छान म्हणजे सांगितलं तुम्ही ते
हा
आमच्या घरात पण लहान मुलायचं की असं भाजीपाला वगैरे खायला बघत नाय त्यामुळ हे सांगित मी ट्राय केल्या करीन ना आ ता उद्यापासून हा हा हा चालेल चालेल.
ठेव काय म
चाललं.